हॅलो हा बोल कि ग. आलाय यालाय बोल.
काय कराल्यास.
घरातच आहे तू काहीरायला.
मी पण घराता च हाय बाइ.
बरे आहेस काय बरे आहेस काय म्हणल.
हाय बाई तू.
हाय हाय बरी.
हा मग झाले टास्क पूर्ण.
मी नाज़िया किती दिवस झाले गेलोच नव्हतो ग कुणाला फोन. करायचं म्हणून केलोच नाही मग सकाळी प्रीतीन फोन केलेली. मग मग. नंतर मी प्रीतीला केलो अक्षताला केलो आणि. वेदिकाला केलो.
हा हा म्हणजे किती ज़ा.
माझे अ किती अठ्ठावीस झालात म. मी दोन-तीन दिवस केलोच नव्हतो ग.
तेवढेच झालेत बाळ माझे आत्ता अठरा झालेत
तू पण करायन्हवतीस का आधी
नाही काल काल पण केलो नाही परवा दिवशी प्रीतीला केलो आणि अक्षताला पण केलो काल काय केलोच नाही मग आज करायचं म्हटलो आता सगळ्यांनाच फोन
हम्म मी पण म्हणलेलं काल सगळे पाहुने होते ग मग बोलायला आलं नसतं ना म्हटलं उद्या करतो उद्या करूया
तुला करायचं म्हंटलं तुझ्या तुझा नंबरच नव्हता माझ्याकडं
मला माहित नव्हतं तू करा ल्यास ते हे माझ्याकडे पण नव्हता तुझा नंबर
हा म्हणूनच नाही बाई सकाळीच तेवढं पीतोय स संध्याकाळी काय नाही
हि.
नाही बाई मी सोडलो हे कधी ग्रॅज्युएशन स्टार्टिंगला चहा होडलोय संध्याकाळी
तुम्हाला रहू वाटत
अग नाही आता सवय झाल्या ग आधी संध्याकाळी क्लासला तेन होत ना मग त्यामुळं सवय मोडल्यस
हा हा हा
हो म काहीच एवढं मग नाही तर आधी पीत होतो की बाळ आधी लागत होती चहा.
सकाळी पण सकाळी एक वेळेस नाही पिलं तर चालते खर संध्याकाळी पीयु वाटतं
हम
मी पिलो बाई चहा पेलो
हा
मग आवाज कस चेंज होणार ग
हाय तसस आहे नाजित तेवढाच
होय आवाज कसा चेंज होईल
हा अँड मिशन झाले क नाही का मग
अजून ऍडमिशन चालूच झालं नाही ना कुठं
बघूया बाई अजून का असं फिक्स केलो नाही सोड
हा
बघायचं आता
हा हा
डिकेटीला जरा लास्ट ऑप्शन बा डिकेटी काही एवढं हे नाही
का ग कोल्हापूर मध्ये बकी मग आय टीला ते
हा तेच बघायच आता बघतो आता डिकेटी
म्हणजे जिथं प्लेसमेंट चांगलं असेल तिथंच बघायचं बाई म्हणजे दोन वर्ष करालोते आलोय ते व्हायला तर पाहिजे
बर ते्चकी तरी पण बघ आपल्यावर असते आता स्किल साठी हे करायच मॅडम पण सांगितल्या तुमच्यावरच आहे म्हणून
होय आपल्यावर असते बरोबर ना बरोबर आहे का मी आता पुण्याला गेलतो ग मावशीकड राहायला मग तिथं प की मग म्हणजे मोठमोठे क्लासेस आहेत काय मग मी तिथं गेलो दोन तीन क्लास मध्ये गेलतो एका क्य स्पायडर म्हण नावाचा एक क्लास होता तिथे गेलतो त्यांची पहिली भाषा आहे तीस हजारची त्यात त्यांनी फक्त आपल्याला शिकवणार आपल्याला कॉल वगैरे काय देणार नाही फक्त पण शिकायचं म्हणजे एस क्यूअ फुल स्टॅक डेव्हलपर जावा बायथन ते आणि दुसरी बॅच होती
हची प्रीमियम बॅच होती त्याला सत्तर हजार रुपये फी आणि त्यांनी आपल्याला हे श म्हणजे हे सगळं शिकवणार पण त्यांनी फक्त कॉल्स देणार आपल्याला त्याच्या झालं झालं नाही नाही आणि थर्ड होती त अल्ट्रा प्रिमियम त्याला एक लाख रुपये त्यांनी शंभर टक्के ते जॉब लावणार खर क त्याला आठ नऊ महिने लागतात त्या कोर्सला आणि तिथं राहायचा खर्चाच एक लाख रुपये होते आपला
बर आणि ती फी एक वेगळी
ती एक लाख रुपये फी वेगळी आणि तिथं राहायचं म्हणल्या एकट्या माणसाला महिन्याला दहा बारा हजार तर सहज लागतात
लागतात वैचकी राहण्याचच किती महाग रूम वगैरे रा
की दोन लाख रुपये
दोन अडीच लागतरी पाहिजेच तिथे
तिथं राहायला आता आठ महिने म्हणजे आता आपल्या सुट्ट्या वगैरे झाल्या तर आठ महिने म्हणजे आ त होत नाही एक वर्ष धरूनच
दहा बरं लागूस पर्यंत ते
पैसे म घालायचे कुठून
तेच की एम सी
एम सी ए करून न बघायचं ऑनलाईन वगैरे येतात की असं फॉर्म वगैरे भरायचं
त्यां ऑनलाईन पण ऑनलाइनला पण फी आहे की म्हणजे मोठे मोठे क्लासेस आहेत चादर की हाय ते
खरे एक एक जण का एक एक जण पण करते र बाई
हो अगं तिथं आजी आमी सांगतो एवढी म्हणजे एवढी गर्दी होती त्या क्लासमध्ये लय भरपूर भरपूर पोर आहेत मला आली म्हणते तू त्यांना सगळ्यांना कस काय प्लेसमेंट लागत असंल अग केवढा मोठा क्लास होता माहिते तो आणि तिथ माझ म्हणजे मुलं पण भरपूर होती
हम्म हम्म
खरं फीज पण लय आहेत त्यांचा
तेच की आणि ला लागणारऱ्याला लागणार ग जी हुशार आहेत ती
ते जरी त्यांनी करून घेणार म्हटल आपल्याकडनं तरी पण काय आता आपल्यालाच जर काय मिळालं तर काय पस पण पैसे व्हाय
बर आता कंपनी आली तर इंटरव्ह्यू वगैरे घेणारच की
जायच कि त्यानी फडत आपल्याला एक प्लॅटफॉर्म देणार ग म्हणजे आता आपण ऑनलाईन इकडं तिकड अप्लाय करतोय तसं नाही यांच्या थ्रू त्यांनी आपल्याला हे करणार एवढच इंटरव्ह्यू तर आप ल्यालाच द्यावं लागणार आहे
त्यामध्ये आणि झालो नाही झालो
आणि इ ते दोन लाख रुपये वाया चाल
तेच की वाया पण प्लस सोड
मला पूर्ण आहे
मग तू कुठे तुला किती मार्क आहेत ग सीएटी ला
तिला कमीयेत लई कमीयेत चाळीस येत मी, मी न नाही येनयच
अऍक्स टकनार आहेस
कोल्हापुरात आहेत की दोन तीन कॉलेजेस
बघून आल्यास
नाही हायत माहित म्हणजे तिथे पाहुणे आहेत ना कोल्हापुरात मामा तेन तो म्हणला की आहेत म्हणून
हा मी तर ऐकल आहे एक्सटर्नल नसते ऐ के जी एक्सटर्नल करणार आहेत. ना त्यांनाच फक्त जे जॉब करतात ना त्यांनाच अस लागू होते असं
हा मग तेच की मी आता हे एक्सटर्नल टाकायचं म्हणायच बघुया आता काय होते. झा परत मला दवाखाण्यात ण्या माये पप हम्म
पण तरी तू कुठी
एनटी मध्ये आहे ना. खर माझी कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे ग तेच तर माझ्या आजोबांचा हा तुझ पण आहे पण आज बघकी काय होते काय मी पण बघाली आता ओपन मध जर आपण ऍडमिशन केलो तर आपला ओपन मधेच पडते ग.
व्हय
कास्ट सर्टिफिकेट हाय, पण कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे.
सेम माझं पण
होय मी. वेदिकाला वेदिका न केल्या अग कास्ट व्हॅलिडिटी
आमच्यात पण केल्यात की भक्ती केल्या, प्रीतीने केल्या
वेदिकान पण केल्या, प्रीतीने प्रीतीची पणजले व्हलेंडीटी
व्हय, पण काढायला गे दिलीती अजून का आल्या का नाही काय माहत नाही. खरं दिलती बाई ती पण काढायला आता झालं का अ झालं करून
करायचं आहे मला वेलिडिटी मी पण करणार आहे आता पहि बघणार काय डॉक्युमेंट घावत्यात काय नाही वेदिकच पहिल बघतो.
चालते बघ बघून काढून घ्यायेशील का नाही खुळे तवाच
अगं तेव्हाच कुठं मला वाटलं की हे होणार नाही ग
मी पण बघणार आहे सोड आता
होय बघायचं कायतर होय करायला पाहिजे ग भांडिन
हम्म ती कुठं घेणार हाय वेदीका
ती काय माहिती बाई ती ना मार्क चांगला पडल्या त ग सीईटीला ती बघल की कुठ अ म्हणजे चांगल्याच कॉलेजला घेइल सोड ती
हम्म हम् ती अ म्हणजे किती मार्क आहेत तीला वेदिका ला, सायली ला?
वेदिकाला नव्वद आहेत वाटतं बाई सायलीचं काय माहीत नाही ग मला. सायली पण हायत चांगलं आहेत वेदिकाला जास्त आहेत खर
हा हा
हम
आमच्यात पण काय भक्तीला आ हायत सोड जास्त
आमच्याता आहेतच सगळ्यांना चांगले मार्क आहेत सृष्टीला तर आठयान ऊ आहेत. सगळ्यांना चांगलंयत मलाच कमी पडल्यात सोड.
आम्ही पण कुठ केलो बाई अभ्यास आम्ही पण केलो नव्हतो ़
पुस्तक बघूनच अभ्यास करू वाटना झालत.
हुम आम्ही पुस्तक पण घेतलो नाही बा आम्ही ऑनलाईन असावी युट्यूब वर बघून. हे हे गेलो चार दिवस त्यावरच केलो होतो मी प्रीती भक्ती आणि ते काय ह्या टाईमाला सेंटरवाइज काढल्यात की धोडया या त मार्किंग म्हणूनच सगळ्यांना एवढं कमी मार्क- पडलाय जे पडणार्याला पडल्यात जास्त-
अ व्हय बाई जे आभ्यास आईक की जे अभ्यास केल नाहीत त्यांना पण चांगल मार्क पडलत बई आणि आपलं बग की कसलं घाण माहिती काय-
व्हय आता भक्तीला- आ एक चार पाच मार्क माझ्यापेक्षा जास्त होतीत- फक्त तरी ती नाईंटी वन ला गेली आणि आम्ही सत्तर ला थांबलोय -
होयच की मग-
तेच की आसं झालंय प्रीतीला पण माझ्या एवढीच हु़़ माझ्यापेक्षा पंधरा मार्क कमी झाले तीचे ़
चालत ए एनाझने दहा मिनटं झालेत-
थाबं तु लावनार आहेस-
तर लावतो- हा चालत ठेऊ काय ठेव तु- मी हाय हीत पार भरायला सांगतय-